हॅलो
हा ताई आवाज येतोय?
हो, हो, हो येतोय, येतोय बोला काय म्हणता मस्त तुम्ही कशा आहात?
हा मी पण मस्तये
काय चाललं बाकी?
बाकी काय नाही निवांत तुमचा इथ पाऊस कमी आहे का जास्त आहे आता कसं आहे थांबलाय का चालू आहे
हॅलो
हा हॅलो
आवाज येत नाहीये चांगला
आवाज नाही येते का?
हा, हा येतोय आता येतोय बोला ना
थांबा रेंज मध्ये येते आता आला
हो, हो आलाय, आलाय
ओके काय नाही पाऊस कसा आहे थांबलाय का आहे चालू?
आमच्याकडे नॉर्मल, नॉर्मल चालू आहे आत्ताच पाऊस चालू झाला आता अर्धा अर्धा एक तासापूर्वी लगेच गेला
आमच्या इथ पण आता जरा कमीच पाड आमच्या इथं आता जरा कमी झालाय
अच्छा दिवसभर चालू होता का? ह
नाही नाही सकाळी बारीकसा येऊन गेलाय आता थांबलाय
अच्छा बरं
हा तेच लहान मुलगी हेका तुम्हाला?
हो हो हो मला मुलगीय अडीच वर्षाची खूप त्रास देते
हा लहान मुलच असले असतयचं त्यांचं मग अजून काय बोल स्वयपाकायची आवडेय तुम्हाला?
हो
हॅलो हॅलो आवाज येतोय का तुम्हाला? मला आवाजच येत नाहीये. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो
हा आता आला आवाज मला आवाजच येत नव्हता
तुमचा आवाज मला क्लिअर येत हुता.
मला बारीकसाच येत होता नंतर मंग मध्येच गायब झाला.
हम्म
हा रेंजचा प्रॉब्लेम आहे वाटत त्याच्यामुळे
हा माझ्या माझं इथे तर वायफाय आहे आता येतोय का माझा आवाज क्लिअर
हा येतोय ना तुमचा आवाज चांगला येतोय मं मध्येच रेंज वगैरे जात असेल त्याच्यामुळं आवाज नसेल येत असं वाटतय
आता आता हेडफोन लावलोय
हा म्हटलं काय नाही म्हटलं तुम्हाला आवड आहे का रेसिपीची
हो हॅलो हॅलो
हॅलो
हा बोला ना
आवाजच का ब्रेक होतोय का समजना मला आवाजच येईना
क्लिअर येतोय माझा
हॅलो हॅलो